झ का माझा लागय का निम
काय माहिती हे रिसिव केल्यावरती पण पैसे तितीे दौडते?
ह ह.
ते सराांने टाकलेलं बघितलं का तू?
आत्ताचं?
होय आत्ता नाही ग्रुपुवरती आहेना किती तरी म स्क्रीनशॉट पडायला लागलेत सगळ्यां ना, यायला लागले, मी रिप्रेस केला कि ऍप दोन तीन वेळा नाही आलेलं मला अजून एक पण टास्क.
काय माहिती ते र माझं कॉलेज रिजेक्टच झाला, कोणाचा आहे मला नहीं माहिती. काय बोललं त्याच्यात काय भहिती एक अ आता ते जाऊन कॉन्फरन्स डॅशबोर्ड म्हणून आहे ना लेफ्ट बाजूला?
हा.
जाऊन मी बघितलं कॉलरच म्हणजे तर एक कॉल रिजेक्टेड म्हणून आलाय. काय बोल यतात काय नाही असं कॉल पण त्यात पण युज फल कनी किती आहे कंटेंट? त्यावर ना आपले पैसे ठरतात.
तेच विषय आहे म्हणून आम्हाला पहिलाच रायटिंग कमी आले तर आम्ही चालू ठेवणार आणि विषय गोल करणार.
हा तेच दोन्हीकडन कम्युनिकेशन लागते काहीत त्यांना युजफुल कंटेंट पण भेटायला पाहिजे.
हा.
ते मातीच एक मला प्लेअर आउट कर काय जरा गेलास की म्हणजे सांग मला म्हणजे भावाला सांगायला बरं मला
गेल्यानंतर तुला सांगतोय.
हम्म चालतय आपण बोलताो ना आलता स सौरभ पाटीलचा आता नंतर कसतो झाला म त्याचा पण आलता् मी त्याला सग मी तुल नाही मी तुला करायच्या आधी त्याला केलं म्हटलं की तू द्यायला गेलता मी करत कॉल काय डिलिव्हरी द्यायचं होतं म्हंटलं नंतरत
बर.
अवगड आहे बाबा खरे लवकर सपत नाही सगडे. तीस कस तीस तीस कसं कंप्लीट केलं तुम्ही. विचार करालय खरं तीस तीस कसं काय. भाई इथ दहा करोपर्यंत फेस पडले. एवढं बडबडायचं तोडण जाते.
काय नाही बड पडयचं कसंरी तरी कप्लीट कराय दहा मिनटं. चालू ठेवून करून आणि पुढच्या टास्कपासून चांगलं चांगले घ्यायचं.
आपल्या ग्रुपचं नाव टी वाय बीसी ए वरन आपलं बॅच टू थाउजंड. ट्वेंटी ट्वेंटी सिक्स झाले लय वाईट वाटलं ते मला बघून. वाईट वाटलं लाईक.
विचार केलास? सराण काहीतरी चेंज जरी केली मी बघितलं नव्हतं मग स नंत
बघितलं नाही अस वाईट वाटलं सर ते.
आणि ती मार्कलिस्ट पाहिजे म्हणला सेमचं.
तुला आता ह्याला पाहिजे अस
तिथं मागा लागलीत.
ते आता कुठला पण तू समज आ इंटरव्ह्यू किंवा त दुसऱ्या कंपनीसाठी जरी विचारलास कणी. ओव्हरऑल च किंवा लास्टनच लागतय आणि हेनी आपल्याला दिलंच नाहीे.
हाल मरडा का अघड झाली सगळं हीने काही.
रिजेक्ट होण्यासारखं काही बोलू नको रिजेक्ट होण्यासारखं.
काय?
काही खल्यासारख काही अपशब्द वापरू नका.
एवढ काय विषय नाही खरं.
नाही. मग अनिकेत सर काय म्हटले.
कन्फर्म माहिती नाही आणि नंतर चेक करून सांगतो म्हणले मी राजाराम फे शडी मते आणि जवळ. कॉलेजमध्ये गेल्यानंतर फोन लावतो म्हणले.
त्या तर कॉलेजमध्ये पण इंटरव्ह्यू होत कि काय नक्की किती ची गरज आहे. आपण जोया करता आपणच शिकायचं निघायचं आणि शिक
जाऊया आपणच. आम्ही शिकवायला गेलेवर सगळी. त रे बाबा काही नाही पेपर देतो म्हनायच पोरासनी दुसरं काही म्हणायाचं नाही पोर खुश. हॅलो. हॅलो.